बोला ना हो पाऊस गेलाय आता
हा कामकत
वातावरण खूप झालेलं आहे पावसाचं पण पाऊस नाही येते हम्म तुमच्याकडे
चालोय बारीक बारी
ह बारीक बारीक आमच्याकडे नेमकी पाणी आलं होत पिण्याचं पाणी भरत होती
हा दुपारचं येतं का पाणी
कधी पण येतं दुपारी येतं संमध्याकाळी येत काहीच येतं
चालूच ठेवा ना
हो नाही समजत ना मग ते आमच्या दुकाना समोरच येते कॉक वगैरे मग ते सांगता सासरे फोन करू का पाणी आलंय म्हणून घरी?
हां हां बरं
हम्म तुम्ही किती ब्लाऊज शिवता दिव दिवसभरात
दिवसभरात तीन, चार अर्जंट राहिल तर मग चार पण होता तीन पण होता एखाद दिवशी एक बी नाही होत.
होतं का एवढं ऍडजस्ट तुम्हाला सगळं घरातलं काम वगैरे आवरून
होत ना दिवसात नाही वेळ भेटत जास्त करून कोणी येत जात रात्रीच करायचं द्यायचं राहिलं तर अर्जंट पण मग खर असं रे दोन कर करतेच अस
पण मग रात्री किती वाजेपर्यंत करतात असं तुम्ही
रात्री तरी बारा वाजता असत की करून मग अर्जंटच राहिल हो तर कधी बारा साडेबारा जसं आलं तसं
आणि आरी वर्क वगैरे पण करता का तुम्ही?
नाही आरी वर्क नाही म्हणजे शिकायचंय पण मला वेळच नाहीये.
तिला खूप वेळ द्यायला लागतो ना आपल्याला नाही होऊत शक्य
नाही होता आणि ते मान पाठ एक होते ृदोन दोन तीन तीन दिवस एका ब्लाऊज देणार
हम्म
आणि हे पण ते पण म्हंटलं का मग नाही होत अस?
आणि पिको फॉल वगैरे पण करता का
पिको फॉल नाही फक्त पिको फॉलला पण वेळ नाही शिवाय आमच्याकडे असं बाया भेटत नाही मला तर हूक लावायला कोणी भेटूत शकली नाही.
हम्म आणि तुम्ही किती घेता ब्लाउजची शिलाई आहे एका?
ब्लाउज चारशे
आणि प्रिन्सकटची
हा सेम कोणतं पण शिवा फक्त डिझाईनची वेगळे चार्जेस
हो म्हणजे अस्तर वगैरे चा अडीशे का?
हो हो म्हणजे आमच्या एरिया तेच चालू आहे तसं एरिया नुसारच ना रे चेंज होता
हा अ कस? खेडेगावात आणि ज शहरामध्ये थोडा फरक पडतो ना ब्लाऊ
हां हां कीती घेत अजून कमी
हम्म म्हणजे मी तेव्हाच्या काळामध्ये माझ्या ओझरला ओझरमध्ये माझ्या लग्नाच्या वेळेस मी दीडशे रुपयांनी ते ब्लाउज शिवलेले होते आणि आता ते आता मागे दोन वर्षपूर्वी त्याची रेट तेव्हा ती चालू होती
हां हां
हा अस्तरच आणि साध तर खूपशी साधं किती घेतात शिवायचे?
नाही मी साधं शिवतच नाही बीना अस्तरच शिवतच नाही मी
नाही आणि ते काम फीट्यावाला वाटत नाही आपल्याला शिवल
हा हात शिलाई ते एवढा वेळ पण नाही आपल्याकडे कोणी हायच नाही मग करायला. कोणी करून दिलं तर मग ही गोष्ट अलग राहते. त्याला हात शिलाई करा हुक लावा तेवढ्यात आपलं दुसरं होतं.
आणि तुम्ही ते हे करायला मग का काजी बटणा वगैरे करायला मग दुस दुसरी बाई लावलेली का?
नाही ना कोण नाही मी मीच करत ते काच बटणाच घेत नाही आणि हुकच शक्यत़ो राहील राहिले तरी हुकच लावून देत़ो मशीनच्या नाही जमत ते मशीन पण नाही घेतलं जागा कमी असल्या म्हण काच्या पटणाच मशीन वगैरे नाही आहे
हम
तेवढ्या एका रूम मध्ये अडजस्ट बी कव लागत ना मग सगळं
हा
त्यात एवढं ब्लाउज बी ट्रेस करायचं अस खूप गोंध होन जात त्याच्यामुळे मग ते पिको फॉल च बंद करून दिलं ते साड्यात सांभाळायचं टेन्शन
हा
ब्लाउज पीस काढा आणि त्या साड्या परत पिको करा फॉल करा घड्या करा द्या त्याच्यापेक्षा हे बर
आणि ते पिकोच कस त्याला म्हणजे फॉल लावण्यासाठी झाला तर अर्धा एक तास तर कमप्लीट निघूनच जातो किती नाही बोल हा अर कास कधीकधी घाईघाई मध्ये त ते जास्तच उलट होऊन जातं
हा तेच न
हम् मी स्वतःचे घरात स्वतःच्या साड्यांचे वगैरे करते घरीतले घरात
मी पण माझी माले करून घेते बाहेर देत नाही मी आणि बाहेरच गेलते मी आर सम
आणि तुम्ही आणि म्हणजे काय हो त्याला पूर्ण म्हणजे ब आपल्याला कसं ब्लाऊज वगैरे शिवायला घरातलं पूर्ण स्वयंपाक वगैरे सगळे घरातले कामं करून मगच आपण ते काम करतो ना
मगच ते करावं लागत होत तेच ना मग ते पी टायमावर झालं ते बर असं मग ते सगळं आवरून वगैरे मग दुपारच्या वेळात जेवढा वेळ बेटर तेवढा कटिंग करायचं म्हटलं का दिवशी मग कटिंगच करून घ्यायची पूर्ण दिवसभर एकदा कटिंग के राहिले मग शिवायला काहीनाही वाटत
हा म कटिंग च सोप कटिंग म शिवायला सो स्टिच करायला पटकन माणूस करू शकत असं जेवढ वेळ भटल जवढं व जेवढे निघतील तेवढे
तेवढ्या हा हे परत माप टाका हे करा ते करा याला बी वेळ लागून जातो प्रेस करा ब्लाउज पीस ला प्रेस करा आतरला प्रेस करा वेळ जातो ना
तुम्ही असतर वगैरे ते अगोदर एकखटी आणलेले अस तकास
हो एक खट मीन येते प्रत्येक गमची त जवळपास दुकान पण नाहीे मी एक साथ घेऊन यायच्याडार मी टर्चेस घेऊन येती म्हणजेवढं लागलं तेवढ
हा ते तागे भेटतातच ना
हा तगेच घेऊन येते
हम्
बीसस मीटर दाना मीटर जसा कलर जो कलर जास्तीत जास्त चालणार आहे ना तर ते जास्त आणायचं जो कमी चालणार आहे ना तो कमीयच म आपण जेवण लागतो का आपण हा
ह
पण त्या अस जे फेंट कलर आहेत ना ते काही एवढे जास्त लागत चालत नाही आपले लाल काळे नेवी ब्लू हे खूप चालतात राणी कलर त अ् तुम्ही मग आणून ठेवता का दुकान जवळ आणायला असजतच दुकान जवळ आहे का आणयला
हम् कोणाचं माझं
हा
नाही नाही मी ना तिकडनंच नाशिक वरनच घेऊन यायची मेन रोडला एकीस डझन वरती दोर दोरा वगैरे परत बटन हुकचे पॅक की सगळ
हां
हो ते मेन रोड ला दुकान आहेत ना तिथं
हा एकल
हो होलसेलचे आहे तिथे रिटेलमध्येध्ये आणि आमचं कस म मी थोडं अ
हा स्वतःच पण नाही शिवत का आता मग
आता स्वतःचा पण नाही आता स्वतःचे पेटीकोट वगैरे अल्टरनेट वून पण राहिलेले ते पण नाही करत आह नाही शकत ते बालक
रेंज हॅलो हॅलो हॅलो हा हा आवाज नाही आहे ते रेंजमध्ये या ना
मी रेंज मध्येच आहे तुमचाच आवाज
हो हा आता आला हम्म
मला फुल रेंज य तुम्हाला आहेत का
हा का मी येऊन बाहेरच येऊन बसले तर हे आता पाऊस पडून घेऊन थोडासा रंज ला लगेच थोड पाऊ आला का रंज लगेच खराब हो
आमच्याकडे आताशी सुरुवात झाली बारीक बारीक
हा नाही आमच्याकडे आता गेला करून गेला थोड सवलं झालं बघू आता येईल थोड्या वेळात अस थोड थडा व्या थो ोड्या
हम्म ह
ते का होईना बरं आहेन मनपेक्षा म
ठी का छोटे
मोठे येत मुलं माझ्या कॉलेजला
कुठे कॉलेजला तिथेच जाव आसपास
हा जवळ आसपास मुलगी बाहेर का आहे मुलगी बाहेर आहे मुलगा सब काला आहे
मुलगीच कसल्या साठी
नेम पी वसला
ब का
हो
तिचं कॉलेज कं ट्रेनिंग वगैरे चाल
नाही नाही कॉलेज शिक्षण चालू आहे
हो ना
साडेपाच वर्षात तर राहिल त्याच्यानंतर ट्रेन
हम्म हम्
सेकंड इयरला आता
आणि तिने कशात याच्यात म्हणजे असं
नेट नेट ला नीट म्हणून नीट तकडे गली
हो ना
हो तुमचं मुलं, लहान आसेल ना
हो माझी माझी एक आता दोन वर्षाची होईल आता ऑक्टोबरला एक ऑक् क्टोबरला आणि एक पाचवी ला य म्हणजे आता फिफ्थ ला
हां
ग म का बर नाहीच होऊन द्यायचं होतं नव्हतच एकच बाद झालं होत पण मग घरातले काही ऐकत नव्हते हो दे हो दे म्हणून
हा हा बरं असत एकमेकांना सोबत.
ह आणि त्यात आमच्या घरामध्ये मुलगी नव्हती मलाच पहिलेंदी मुलगी झाली.
ह रे वा छान हम्मम्म
मुलीच नव्हत्या आमच्या म्हणजे सासऱ्यांच्या पिढीला फक्त जा ते मोठ्या सासऱ्यांना एक होती आणि नंतर मग मग मला मुलगी झाली आमची घरामध्ये पहि मिस्टरांना पण बहिण वगैरे कोणीच नाही नणंद पण नाही दोघच भाऊ
हां हां बरं झालं
मग सगळे म्हणतात अव दुसरी पण पोरी झाली तर काय होतं मी नाहीच होऊन म्हटलं कशाला उगाचच एकच बास झाला आता एक भरपूर मोठी झाली असं ईच्यातच अस पण नाही घरातले काय
सोबत पाहिजे एकमेकांना असं आहे ना?
हम्म ते म्हणणे जे जाऊदे जे होईल ते होईल काही होईल म्हणे असं
हा तेच ना हा काही का असे ना पण दोन पाहिजे का एकावर कुठे समाधान होतं. हम्म हम्म
ते पण आणि कस म्हणजे आता खूप म्हणजे मुलांना खूप लक्ष द्यायला लागत. ते मोठ्या मुलीनीच मला खूप त्रास दिलेला. तर त्यांच्यामुळे हिल म्हटलं मला नकोच वाटत होतं हि ल हच्या वेळेस पण
हा आता मुलं पण खूप अवघड आहे, सांभाळणं मुश्किल आहे.
त्यात कसं नॉर्मल डिलेव्हरी दोन्ही पण त्याच्या मुळ काय वाटत शिजर असतं तर आणखीन त्रास झालं असतं.
त्रास झाला असता हो ते तर आहेच.
अच्छा ठीक आहे आपल्या आता घराच्या पुढे काही बोलता येत नाही आपल्याला सासू सासऱ्यां पुढे पण
हा तेच ना नाहीच चांगलं आहे एकमेकांना आधार होऊन जातो तेवढंच दुख खाला - सुखा ला असे ना पायजे कोणी तरी एकावर नाही होत समाधान असे पहिल्या काळात किती राहायचे.
झालेला आहे.
आता आम्ही दोघी बहिणी दोघं भाऊ आहे.
ह ना
पहिले लोकांना किती होईच अठ आठ दहा द माझ्या आजीला बारा पोर झाले
अरे बापरे
ह त्यास मग ते आपल्याला आता दोन एकण दोन जीवावर यायला लागली सांभाळायला त्याला.
हम् ताई दहा मिनिट पूर, हो झाले दहा मिनिट. करू का मी तुम्हाला एक मग?
ठीक आहे चालेल, हो.
तुम्हाला कधी वेळ असतो? दिवसभरामध्ये, संध्याकाळी
हा दुपारच्या वेळातच वेळ दुपारीच मग अस दोन दोन तीन वाज दोन अडीच वाजेनंतर
अ दोन नंतर का?
हो दोन नंतरच. हे जेवण करून जात दोन अडीच ना तेव्हा ठी हा चालेल ना नंतर प तरी चालेल. आवराायचं आहे मला पण थोडंस ठीक